त्या
हॅलो बाई किती कमाले तुमची एक तर
काय कमाल नाही आमची आमची कधी कमा आम्ही कमालच करतो
तुम्ही कमालच करतात नाही
ह् झालं की जेवण बेवण झालं का
काय नाही जेवण झालं स्वयंपाक चालू आहे आता फिच नाही का बाई
म
कोंबडीचं मटण
उमडी
हम् हो मग गावरान कोंबडी खातात व
मजा आहे ग मला बोलवलं नाही ना मी आलीच ती ना मग
तू तू कधी येणार बरं तुझी एकादशी असते तुझी अ चतुर्थी असते तुझं सोमार असतो तुझं सगळं असत
नाही ग आली असती ग
नाही ग बाई तू नाही येत ग बाई हे अस असत बोलवलं तर जास्त भाव लागतो नाही बोलवलं ना तर मग सांगतात मला तरी बोलवलं असत नसं रडतात मग
हो आज जर एखाद्याशी सोडायला बोलवलं असत तर आज मी आली असती मुक्कायम राहिली असती
तू काही आज एखादशी नॉन व्हेज वर सोडली असती का बरं
आगं अस काही पुरून पोळी का आली अससती संध्याकाळी चिकन काललं असत आणि रात्री नऊच्या गाडीने घरी आली असती
हा बरोबर एक तरला कशा आला तुला नऊच्या गाळ्याने पाठवलं असत सकाळीच पाठवलं असत
तुझ्या पप्पाचा टिफिन
हा पप्पा सा पण राहिला असता पप्पास मध्ये पाकाून दिला असता कुती बर
अ
मम्मी करते स्वयंपाक काहीच नाही आमच्याकडे पाऊस
मम्मीच्या आताचीथ कधी चिकनची भाजी खायला भेटेल
कााहीनी भेटणार तुला मम्मीच्या हाताचे भाजी
हा नाही कधी भेटेल
येते का तुमच्या सनबायला सुटी अस ते मसून बाय करते
कशाला सनबायला सुट्टी राहते ह मम्मीच्या आाताची अजून एकदा बी खाल्लेली नाही सुूनबायच्या आाताची बी एकदा बी नाही खाल्लेली
हल्लीली आहे ग काय पण नको सांगो जुन्या घरामध्ये नाही ना आपल्या घरामध्ये पण खाल्लेली ना गाई तुझ्या हाताची नाही रिंकूच्या हाताची चिकन ची भाजी का तुझ्या हाताची ना खली नाग एकदा बनवली होती ना हो
नाही ग पीस बनवले होते पीस फ्राय केले होते
फिश फाय बरोबर.
म
काही नाही
चिकन झालेलंच नाही.
शिकन्य झालेलं आहे.
पहिलं मी बोलू शकतो.
जाऊ दे ना मग तू पण चिकन नाही खात ना? तुला मासेच आवडतात.
हा मग काय.
ह
आज.
हा अ धावत पळत येतात. आणि आज म्हणतात की खालं नाही हातात कधी खायला मिळाळेला सरतात.
हा धावत पळत नाही ते आम्ही एवढी मोठी गाडी घेऊन. एवढी मोठी गाडी घेऊन येतो म्हणे धावत पळत. हा हा हा हा ये.
चला चला जाऊ द्या.
ह. काय म्हनता आजून. साऊ साऊची गंमत सांगीतली मी.
काय सांगितलं मी आपलं जयू दादाला.
हा ब हाच जयू ला सांगितलं ना जयू खूप हसत जयू खूप हासत होता.
अच्छा! मग गाडी देणार आहे का तो?
सऊ जाणार आहे तर मग गाडी देणार आहे तर. हा साऊ रडल्यावर गाडी देणार आहे. विशूला सांगितलंय त्यानी जोर जोरात मारलाच. जोर जरात फ फटके दे म्हणे तिला चांगली आज सांगतो म्हणे मी विशूला म्हणे.
विशू मला लगेच ऐकेल विशू लगेच सांगेल मग वा वा मी मारेल मग आता.
हा. हा आणि ते तिचं ते काय कोणता तो मिनी. पुणी बॉक्स कोणता आहे तो- तो बी बघायचा आहे म्हणे मला म्हणे कोणता बॉक्स- हा मन की मॅन बी किती आहे म्हणे होते बघतो म्हणे मी म्हणे- डाऊन पेमेंट होईल एवढा असेल तर बरच बरं म्हण,
गुल्लक गुल्लक करत होती ती गुल्लक.
अ गुल्लाख म्हणते का?
अ गुल्लक म्हणते ती.
गल्ला काही येत नसेल गुल्लख गुल्लख करत असेल.
पैसे काढून देऊन देऊ ना मग म्हणे आपण असं सांगत होतो.
हा ह आ च. हे राज राईस टाक. आहे ना राईस व त्याच्यातच ते शीजायला टाकून द्या मग. हांना.
राईस मध्ये काय खिचडी.
आ अंडा राईस खायचाय आम्हाला मग पहिले बॉईल, करून घेऊन मग नंतर फोडनी देऊ ना त्याला,
हा तसच करतात अंडा राईस दम बिर्याणी सारखं.
हा दम बिर्याणी सारखं पप्पांचं काही इच्छा नाही आज काहीच नाही पोट खराब झालंय.
कस काय खराब झालंय. विशू पण उलटी करत होता सायंकाळी.
का बरं ग आग हा आखाड लवकर डाजतोय बऱ्याच जणांना. दादानां बि संडास झाले.
मस्त हो सकाळी छानपैकी जेवला तो दुपारी पण झोपला नाही तर झोप नाही घेत. ना तर त्याला होत तसं मळमळ पण झोप व्यवस्थित घेतली त्यांनी. तर संध्या संध्याकाळी लगेच चहा पिला एक कप तेवढ्यात आई कस तरी होतंय मम्मी कस तरी होतय इकडे जा. तिकडे जा इकडे झोप तिकडे झोप लागला रडायला लागला. जोरजोऱ्याने ओरढायरी घेतली उलटी. अर्ध तेच उ च अंगावर अर्ध माझ्या पायामध्ये
आरे आरे आरे
काय करते बघ एकत
पटकन जायचं ना त्याला सांगायचं ना पटकन टॉयलेट मध्ये पाठवायचं बाथरूम
ती तो रडतो रोडतो इतका रडतो ना तर समजतच नाही माणसाला. कि त्याला उलटी होणार आहे का नाही तो पण सांगत नाही. डायरेक्ट उलटी केली त्याने रडता रडता.
हम्म तो लयी त्रास होत बाई कोणी उलटी केली का. बेकार सकाळी तर खूपच सकाळी माझं त इतकं डोकं चढून गेलं न माझे डोळे नही उघडायचे. आणि ही माऊ पण
तेच आवडतच नाही खरच.
नाहीज आवडत बयी ते, उलटीच लयी बेकार काम असतं ते. ज्याने त्याने ज्याच त्याच मिटवून घ्याव ते
आले नाही माझे माझे बाथरूम मध्ये जाऊन सगळं साफ करून घेते. सगळं काढून घेते मग ऊन जाते एक तर
म तेच ना म दुसऱ्याला त्रास द्यायचा मला नाहीच राग येतो. पप्पाने बय टॉयलम टॉयलेट ला जायचं ना तर इकडे बाथरूम मध्ये गेले ते. ते सगळं नुसतं
घाण लवु पाणी लवकर येत नाही काही नाही पसरत ते मस्त.
म खूप पसरत ते काय माहिती कसं होतं एकत
आपला हा हा ना
हम्म सांगत होता ना मी पण जातो म्हणे मम्मी सोबत. तिकडे, तिकडेच झोपेल म्हणे. म्हटलं जा ना मग तुला कोण नाही म्हणतय. आला माघारी मग.
हम्म बरं वाटत नाही तर मम्मी जवळ जायचं म्हणत होता.
हा
पण म तीथे त्या मुली तो घुसत सुद्धा नाही त्या गेट मध्ये. त्या मुलींना बघून मग आणि हाऊस करतो. आजारी पडला का जायचे.
त्या रिंकूला चांगली सवय झाली बयी त्या मुलींची.
हो मग काय करणार आता होऊन जाते हळुहळू सवय सगळ्यांची. अं
डबा घेऊन डबा घेऊन जाते का जेवण करून जाते.
नाही ना डबा घेऊन जाते ना. ती उशीरा स्वयंपाक करते तर काय डबा घेऊन जाणार एक तर काय बोलाव ती लागली स्वयंपाकाला सव्वा सातला, ह, हो आणि पवणे आठ त्याचा अर्ध तासात काय स्वयंपाक होणार आहे बरं स्पीड वाढवायच ते, स्वयंपाक किचन ओट्यावर ते मोबाईल बोलत बसते अजून गाणे लावत बसते तर तीथे गाणे लावते आणि स्वयंपाक करते. काय स्वयंपाक होणार भाकरी केल्या भाजी राहून गेली गेली मग तसेच एक तर.
म आता डबा द्यायला जावं लागेल.
डबा द्यायला जावं लागेल एक तर असं करते ती पण येडा पणा. आता तरी सहा वाजेपर्यंतच्या चहा पाणी सगळं आवररलं गेलेलं होतं. चहा पाणीचे किती भांडे निघतात. दुपााचे भांडे घाासले गेलेले होते. एक, पटकन आवरून माणूस पटकन लागाय बरं आपली ड्युटी आहे संध्याकाळी तर पटकन करायचं.
मा.
त्याच्यासाठी ते लवकर चिकन पण घेऊन आले सात सव्वा सात वाजेपर्यंत चि पण घेऊन आलो. तरी पण मग जर नाही आवरत लवकर तर काय करणार आहे आपण.
हा ना.
दुपारी पण ते इडली आणि काय सांबर केलेलं होत. ते उरलेलं होतं म ते तिने खाल्लं नाही खाल्लं घेऊन गेली नाही घेऊन गेली का फेकून दिलं तिचं तिलाच माहिती बग. ते काय नाही उरलेलं राहिलं ना फेकून देते डायरेक्ट.
मला तू हे सांगते ना मला तर ते हम्म ते प याच्या हच्या आठवण येते दीपिकाची आठवण येते.
अगं मग काय करणार एक तर आता दुपारी मी बघितली ना एवढं मो उरली होती बावड्याच्या वेळेला बसला तो काही जास्त खात नाही, मग त्याला भाकरी केली होती सांबर त्याने खाल्लं नाही, इडली खाल्ली मग.
हम्म.
इडली खाल्ली नुसती, आणि भाजी भाकरी खाल्ली. बाकीची इडली एवढी मोठी उरलेली होती पाच सहा इडल्या उरलेल्या होत्या. ते आता मला याच्यामध्ये पण दिसत नाहीये फ्रीजमध्ये. किचन ओट्यार पण दिसत नाही मग कुठे गेले एक तर.
हम्.
असं करत्या ते.
सकाळी असे तुकडे करून तेलात मस्त फोडणी दिली का ते
फोडणी दिली, ते नाही पण मग आता जरी मुलाने नॉनज नाही खाल्लं चिकन नाही खाल्ली तिखट भाजी नाही खाल्ली तर मग ते ते खाऊन घेतात ना, नाही तर त्यांना अजून दुसरं काहीतर एतर तसंच फोडनी सारखं करून दिलं असत मग मी तर त्यांना.
म.
काय नय बाय नाय ऐकत जाऊ दे.
हा तेच ना म तसच असत बाई.
हा, काही नाही ग बाई डाळी पण खूप अशा एवढं मोठ्या मोठ्या वाट्या भरून भरून फेकते आपल्या काय छोट्या वाट्यात का एवढं मोठ्या वाट्या उरली तर डायरेक्ट फेकते. ती मम्मी राहते ती तरी पराठे वगैरे करून त्या पोरांना खाऊ घालून देते सगळ्यांना देऊन देते. पण ती तस नाई करत ती डायरेक्ट फेकून देत. किती वेळेस बोलणार माणूस पण एक तर माहिती ना सगळं आपलं विकतचय. काही फुकटचं नाही एकतर, डाळी किती महाग मिळतात एकतर म.
माझे इकडेे डबे भरलेले राहायचे सोनू मी आता एक- एक, दीड- दीड किलोच डाळी आणते.
नाही तर माझं पूर्ण ाळी डबेच्या डबे फुल भरले राहायचे.
तेच तर म्हणते मी का?
थोड थोड्या गळे आणते गंई मागं जेवढ्या झालेल्या एवढा एवढा किराणा तीन हजार चार हजार ते वाजून जात.
तीन हजार नाही चार हजार मध्ये काहीच लागत नाही ते एक पेशे भरून सुद्धा किराणा होत नाही आपला
किराणा होत नाही चार पाच सहा वाजता येतात बी त्या बारीक बारीक.
तिला आणावं लागणार आहे तर समजणार आहे ना बरं मग.
पहिले जात होती ना.
कुठे?
किराणा करायला जायची ना पहिली.
हा पहिले द जायची हा तिच्याकडे लावलेल होतं पहिले पण मग तरी क मते ना ते विचारतच नाही भाऊ काय चालूय काय नाही जवढं झाला तेवढं टोटल करून मोकळं व्हायचं नाही कुणी यायचं. त्यांना माहिती आहेे सुद्धा नाही अजून भाऊ काय काय?